बोलकी बोल कॉल केलतास
होय
ह बोल की
अरे ते काल आपण बोलत बसलेलो
काय रे
ते आर्ध राहील म्हणून
कशाच ग
तेच कि ते अ आजाराच्या बाबतीत गोळी गोळी सांगात हुतस
हा गळी जावते ते कशी काम करते ते हा
म कशी तशी जातय होय गोळी.
होय गोळीपेक्षा कायम इंजेक्शन का सगळ्यात फास्ट काम करते सांग मग तु मला
इंजेक्शन... इंजेक्शन घेतलं तसं ते सगळ्यात फास्ट काम का करते सांग बघू? मग गोळीला किती वेळ लागतोय, ते पोटात जाणार, ते अब्सॉर्ब करणार नि मग नंतर, जिथं काय होतं, तिथं जाऊन ते काम करणार.
बरं.
त्यापेक्षा इंजेक्शन फास्ट कसं जातंय, डायरेक्ट इंजेक्शन आपल्याला रक्तात देतात. नाही... मग ते रक्तातनं सगळीकडे पसरते लवकर. त्यामुळे... त्यामुळे इंजेक्शनचं प्रभाव आपल्याला लवकर ये ते.
बर... आणि मग ते समज इंजेक्शनला आपण तीच सुई टोचतोय
हा.
तिथं होल तयार होते ना स्टार्टिंग ला
हा.
नसान म पर्यंत
होय... होय.
आणि मग कापूस काढल्यानंतर परत रक्त का बाहेर येत नाय त्यातनं
ते ब्लड क्लॉटिंग म्हणून एक अ... पण हे असतं आपल्या बॉडीमध्ये
का.
म्हणजे आता एंजाईम असते रे एक... तर त्याला मराठीत शब्द आठवत नाही मला त्याला इंग्लिशमध्येध्ये एनझाईम म्हणतात. ते काय करतय आता.. जिथं पण हे झालेलं असतं. आपल्याला इंजुरी असती डॅमेज झालेलं असतय, तिथनं रक्त जर येत असल तर आपला प्लाजमा असतोय रक्तातला तो आणि लाल पेशी असतात की नई
हा.
त्या एकत्र येऊन तिथं, थर जमतोय त्यांचा तिथं
बरं.
जिथं ते क्लॉट तयार होतंय तो
हा.
ते थोडक्यात ऑक्सिजन बरोबर रक्ताचा, हे झाला की नई ऑ... हा ते घट्ट होतेय.
ते माहितिये मला, कारण मधी मला डेंगू झालता की नई
हा.
त्या इथं सलायन, लावासाठी ते हे करायचेत बघ
काय?
हाताला ते सुई टोचत्यात, त्यात पहिला एक, एकदा ते पाणी सोडायचे.
हा.
मग ते खरं दुखायचं, मग ते त्यायेळी म्हणायची कि रक्त गोठलेलं असतय तिथं आणि ती पाणी सोडली कि ती मोकळं होतंय.
मोकळं होतंय.
हा हा हा सस्ते मग खर मग मोठ्या जकमा करा कर होतणार रे त्याच्यात थांबत नाहीत.
अ प्रत्येकाच रक्ताच थांबायचं म्हणजे गुळ हे- - हे रक्त गोटाळच टायमिंग वेगळं असतयं. प्रत्येक माणसाचं. ब्लड प्लॉटिंग टाइम.
हा, हा, हा. सश अस असते.
हा. थांबते रक्त रक्ताचा थांबायचा वेळ वेगळा असतय. आणि त्याच्यावरून मग ते रिकव्हरी होत्या.
ह हा.
हम्म.
आणि हे कितक्या माहिती हाय का तुला?
कशाच्या?
कॅन्सरच्या बाबतीत
कुठला कॅन्सर? कॅन्सरचे पण भरपूर प्रकार आहेत.
कायेत मला प्रकार माहित नाही बाबा.
रक्ताचा एक असतो.
बरं.
हम् आणि ह्याचा पण असत प्रत्येका बाकीचे ते खाऊन होतात ते ते गाठीचे कॅन्सर. हा.
हम्म.
म्हणजेच तंबाखू वगैरे खातात. सिगरेट वगैरे त्यांच्या त्यामुळे तो होते तो वेगळा कॅन्सर.
हा.
आणि अनेक कुठला तरी कॅन्सर असतोय. हा ब्रेन कॅन्सर एक असतोय.
ब्रेन कॅन्सर काय इशु असतोय.
ब्रेन दा तिथं का होतयं? अ मेंदूत शेवटी एक गाठ होत्या ती गाठ कशाची अ - - त्या तर समज आपल्या पेशी हाईत कनी त्या
ह.
त्यांच पण एक कालावधी असतोय. कि एवढ्या दिवसांना न त्या मरून नवीन तयार हो त्यात.
बरं.
हा मग ज्यावेेळी तीे एखादी पेशी असत्या - - ती मरत नाही ती काय उतरहते मोठी मोठी मोठी मोठी होत राह त्या. म अशा भरपूर झाल्या त्या पेशी.
बरं.
मोठ्या म मरदच नाहीत त्या मोठ्यावर होत राहतात. मग त्याच्याश भरपूर होतील तशी ती एक गाठ तयार होत्या. तो म्हणजे कॅन्सर.
हा, हा, हा. ती गाठ त्याच्या मुळे तयार होत्या व्हयं.
हा तर पेशी मरत नाहीत तर, मोठ्या होत राहतात फक्त. आणि खरं त्यांचा काय आपल्या अंगाला उपयोग नसतोय. कारण त्यांच काम सं हा त्यांचं काम संपलेलं असतयं.
बरं.
मग त्यांच्यानंतर - - तर त्या थोड्या दिवांना तर काय उपयोग होत नसते कारण नवीन तयार होतच असतात. म्हणे मरा मरत असतात सेल्स ते मरायचे सोडून - - ती फक्त मोठी होत राहत्या आणि ती मोठी झाल्यामुळे तिथे गाठ होत त्याला आपण कॅन्सर म्हणतोय.
मग खरेदी इफेट काय करते नेमकं?
ती इफेक्ट असा करतय की बाकीच्या ज्या पेशी आहेत
हां
ना पण त्यांच्या सारख बनवत्या आणि मग बाकीच्या पण भरपूर बनल्या तर ते धोकादायक असते सगळ्यात पेशी त्याच्या म्हणल्या तर आपली बॉडी काम काय कर कसं करण
हा त्यामध्ये काढतात काय काठ
हा
हा हा हा
ती गाठ मोठमठी होत राहतें ना ती मोठी मोठी गावते ह्या मोठ्या ज्या पेशी असतात त्या बाकीच्या पेश्यांना मारतात
बर
आणि स्वतः वाढत राहात
बरं
त्यामुळे मग आपल्या ला त्यासाठी हे होतें मग बाकीच्या पेशीच राहिल्या नाही ह्या पेशींचा काय उपयोगच नाही मग आपल्या तर एनर्जीच नसणार का आपली वळट हा म सवत विष
त्यासर बरोबर
म्हणून ते काढून टाकते
आणि मग ह्याचा काय इश्यू असते ब्रेन कॅन्सर
ते ब्रेन कॅन्सरमध्येध्ये ते मेन दूध गाठ होत्या
नाही नाही बेन ब्रेन कॅन्सर ना आपला हाडाचा हाडाचा
हडाच्या कॅन्सर बद्दल तरी मला नाही माहिती एवढं मला रक् मज अनस बदल माहत
काय कारण परवा की रि लाल ती
हा
त्यात ते म्हणजे बॉडी दवा ही होते त्या हारडाचा कॅन्सर हारडाना कस इफेक्ट करते तेते
हम्म
चाल
नाही ते एवढं माहिती ना हडाचा कॅन्सरच्याबद्दल तरी
बर हा हा सयश मग रक्ताचा कॅन्सर का असते
अ त्यात दोन टाईप्स होतात एक तर एक तर रक्त तयारच होत नाही
बरं
आणि एक एवढं बनते भरपूर बनते ज्याच्या जेवढी आपल्याला गरजच नाही असे दोन टाईप असतात त्याचे
बरोर एवढं म्हणजे आता बॉडीला कमीत कमी तेरा किती लागते ना
हा ते किती लिटर असते आपल्या अंगात अंगात आपलं चार ते पाच लिटरच रक्त असते
बरं
त्याच्यापेक्षा जास्त बन तर बनतं कार तेवढी का आपल्याला गरज नसते
मग तेथ समज जास्त झालं तर काय होते
ते जास्त झालं तर मग अ हृदयावरती आपल्या जास्त ताण पडतोय शिराांवरती बंद पडते ते मग फुटू शकतात शिराला प फुट शकत हा
हम्म हम्म
शिरा अजून फुटू शकतात.
बर
हम्म
हा
मग आता गाठच्याला आपण गाठ काढतोय.
हा
मग रक्ताच्या याला काय काढत्या.
त्याला एक प्रोसेस असते. ते काय बोन मॅरो म्हणून असते बोन मॅरो म्हणजे काय असतं आपल्या हाडात ते मध्ये असते म ते काळ
हम्म
ते असते की नाही, त्यात पिशी तयार होत असतात.
बर
ज जास्त होत असतील. जास्त पेशी तयार झाला म्हणजे जास्त रक्त होते. जर मग जास्त रक्त होत असेल तर मग त्या पेशींची संख्या कमी करायची.
पेशंटची संख्याच कमी करायची.
हा त्याच्यासाठी काय इंजेक्शन असतात. काहीतरी ते किमोथेरपी ऐकलं असेल तू.
आई इला घे.
हा ते करतात. त्यांना पेशी दिस संख्या कमी करतात का वाढवतात. ते माहिती नाही मला त्याच.
बर
मग त्यासाठी ते वापरतात किमो.
हम्म हम्म बरं.
हम्म
ते एकतर काढायचं नाही तर म्हणजे त्याला असं मारायचं औषध नाही. त्या पिशी ना ज्या कि ज्या कामाच्या नाहीत अस
नाही त्या काढायलाच लागत. का माहीती. नाही काचऊन तरी पण गेलंय तसं.
हे या म्हणते बनणार म्हणून.
प काय सगळंच बनणार आहे आता. ह बनतात काय माहिती. अजी नस्ते भरपूर काय काय
हम्म
अजून त्याच्यावरती खरं हे करू शकते. तर खर कमी चान्सेस आहेत त्या जे त्यातून बरं होण्याचे पूर्णपणे.
म्हणजे एवढ्या आजारान बनविले माणसांन मग कॅन्सरच अशी का गोष्ट याच्यावरती बनवू शकणार आली
काय माहिती. जरा त्याचे टाईप्स वेगळे आहेत. किचकट आहे जरा काय मा
हम्म हम्म बर ठीक आहे चालते.
हम्म
आणि काय, काय कारायलीस म तु.
काय नाही जामुळे खात बसलोय.
जांभळ खात बसलीस कॉलेज कवा आहे.
कॉलेज आहे की चालु.
हम्म
चालू झाली कॉलेज.
बर ठीकाय
हम्म बरं चालतय